हॅलो हा बोल यालाय यालाय बोल.
अगं तुझं काल तुला काय लाज बीज वा
का ग?
अग येऊन
हो एवढी केस अगं तिला जरा असं खाली पर्यंत कर म्हणलेलो. आणि ति न जरा अस तिथं जिथं कर म्हणलं तिथं बोट धरल्या आणि त्याच्या वरन कापल्या.
अग बाई लई छोटी झाल्यात प्रीतीबाई. अस बघून मला कस तर असं हे वाटालय.
असू दे आता.
छप्पर लईच बारके केल्यास बाबा तू.
ह.
असं तू स्टार्टिंगला फर्स्ट इयर ला होतीस बघ. मला तसले वाटाल्यात.
फर्स्ट इयरला हेच्या पेक्षा मोठे होते माझे.
ए ना आई.
आणि लेअरकट लेअरकट होता का त्यामुळे मोठी वाटत होते.
तेवढे दिसाल्यात मला आता.
होय.
चांगली होतीत बाळ कट केलीच बघ.
होय अगं खाल्लं लई ड्राय झालेली तिथ लई म्हणजे लई ड्राय झालेली. म्हणून कापलं ते. पार्लर वाली पण म्हणाली ती का कापाल्यास ग एवढी केस म्हणून म्हणलं असं असं ड्राय झालंय. आणिडेंड्रफ लय वाले ती म्ह- केस पण गळाल्यात गळाल्यात ती म्हटली की पला डॅनड्रफवर औषध कर, आणि मग केस आपोआप गळायची बंद होत म्हण. हा म्हणलोत डॅनड्रफ पर ते माग एकदा दवाखान्यात घेतल नव्हत का ट्रिटमेंट. बघतो युज करायला चालू कर तुला फोटो पाटवलेलं ते हुडकायला पाहिजे. माझा फोन सापडना झालाय तर ती फाईल तरी हुडकायला पाहिजे.
हम्म हे कुसुम तुमच्या अजी. तचं नाव आहे काय.
होय.
हा हा.
आणि ते नव हे. इन्कम सर्टिफिकेट आलं तुझं.
नाई.
तसं काय आणायला गेली नाहीस.
नाही गेलो अगं त्या दिवशी. तेच तिनं म्हटलेला एक तास नंतर ये.
हा.
मग त्यानंतर मी गेलोयच कुठं तिच्याकडं मी येताना विसरलो मला कधी. स्टँड वर आल्यानंतर मला हे झालं की. अरे ते इनकम सर्टिफिकेट राहिलं घ्यायचं म्हणजे म्हला राह दिसल मी नंतर आलो तर मग घेऊन येतो म्हंटला
आणखी जाऊन त्याच्या तो बस पडून राहिला तर पप्पांना ते लागत अस तर येत ते ना तर त्याने पप्पाने बाहेर ना काढतील
ते पण असून तेच आता जाऊन आणायला पाहिजे जे मग टाइमच तो पण जायना झालाय मग बघ. तो आता मीच जाऊन आणतो असं म्हणाले गेलं तर.
प्रोव्हिजनल मेडिक लिस्ट ला जायंन तवा काढून आण म्हणायचं.
हम्म चालते जवा बघूया गे. तिला सांगितलेलो जर गावात गेला तर घेऊन ये म्हणून. मग किती लांब आहे ते, मग इथे जवळ असलं तर काय वाटलं नसतं. घेऊन आलो असतो माझ मीच.
हो लांबा आहे सोडते जाण्यासारखं पण नाही आहे
हा
आणि काय काल काल का एवढं ग्रुपवरर बोला तु जरा रिप्लाय देत जा कधीतरी
काय रिप्लाय काय मी थकलेलो बाळ काय
ल राहून दे सकाळी तर बघित नास का नाही
मी अजून ते मेसेजस उघडून बघितलं नाही आहे पण एवढं बलं मला एवढं बला पण करून मी वाचत किती वेळ बसू असं वाटलंय मला आता ते
म्हणून तवाचा तवा उघडून बघायच असते होयत कि म आम्ही तेघी बोला आम्ही तिघी पण बोलाल तो
ते माहित आहे सोड खरं अडीचशी चवर मासचेत कधी वाचत बस एवढं असं
असंच आता फोट तेवढं पाठतात ते बघ
हुशार आहेस
हम्म
कार्य चालू आहे
तेच कि फोटो पाठवले की ते बोल न बघ नंतर
माझ्या नंबरवर पाठवलं
नाही ग आपल्या ग्रुपमध्येध्ये ग आपलं फोटो कालचं काढलेलं
अरे
अगं ते हा तेच की तुझ्या नंबरवरर
ते तुझं माझ मतल आहे आपण गेलेलो सगळी
हा मला धावलीत ग ती म्हणून म ते पाठवलं
ांत घे बघतो घे नंतर
हां
काय करायल
ततकी काय नाही तसलेत तर जाऊन ते गावात जरा गेलेल बहिले बघाशी फोन आला तुझं तेव्हा बहिणी
हा हा तेच अग मी मगा अशी तू अ तू का गावातुतीीच म्हटलीस मग मी त्या वैष्णवी ला फोन लावल आणि अंजली कस्तुरीला एक ब मेसेज केल तो म ती म्हटली लाव म्हटली मग तिला एकक लावलो
कोणाला
अंजली कस्तूरला
हा हा ते आग हिन पण लावायला लावलेल ना अंजलीन पण
अंजलीला लावलो की तुझ्या ठेवल्यानंतर लगेच तिला लावलो होती काही फोनच चालली नाही. हो जाऊ
हा हा
ह मग आम्ही काय करू म्हणून मग त्या दोघी तर बघतो म्हणलो. म लावलो बाई आणि कोण आहे कोणच मी आहे बाकीचे.
होयच कि मग राह दे गी असं ते परत करते म्हणल्या करल काय तर कामात असेल तिझ पण तदीथ ना आलं ना आता इकडं काम असतात
तेच क म्हणून मी लावत तिच्या त म्हणून मी पण सोडलो शूट काय लावलो नाही आणि परत
असं ते परत लाव
हम्म तुला आलं रास का
नाही मी भरलो नाही भरायचं अजून बघायला पाहिजे प्रोफाईल टास्क भरलोय की नाही आलेल मला टास्क
म ते हे हे कर की गुगल फॉर्म भर.
हम्म बघतो की
तीन ग्रुप वर काहीतर पाठवलेलं लय बघ.
होय ते अपशब्द तेन वापराल्यात वाटतं कोणतर म्हणून ते पाठवल्यात. ते चांगलं म्हणजे व्यवस्थित बोला
ह आज काय तर ट्रान्स्क्रिप्शन टास्क चालू झालय वाडतं.
मला नाही ग मला सकाळी एक म्हणजे काल रात्री रिफ्रेश केल तेव्हा आलेला एक आणि - - तसं काही नाही आलेलं बघायला पाहिजे.
मला पण नाही आलं बाई मला आलंच नाही अजून व्हॅलिडेशन पण बंद आहे ट्रान्स्क्रिप्शन पण बंद आहे तर रेकोर्डिंगच पण मी केलो तिच पण मला पंधराच आलीत ते पण बंद
मला रेकॉर्डिंगचे चारच आल्यात त्याच्या पुढे येइ ना तच.
माझ पंधरा एक स्लॉट आलता पंधराचा फक्त मला.
मला पंधरा मधले चारच आल्यात पुढचे येइनात.
का?
काय माहिती?
ते बाकीचे चार सबमिट झाल्यात.
होय सबमिट झालं त्यातलं एकाच अठरा रुपये आलेला एकाचा अठरा रुपये आता प्रोसेसिंगला पडल्यात. म्हणजे दोन चेकिंग झाल्यात अजून दोन व्हायच्यात आता ते न अग घरात च्या
घरात कस आमच्या ते शांतता नाहीयाय ग असा आवाज तेन हाय आणि त्यांनी शांत आवाज त्यात बसून रेकॉर्ड करा म्हणल्यात ते बघायला पाहिजे करून.
आणि माझं फक्त बाळ पंधरा करून मला किती रुपये आले असेल सांग.
किती अग ते कणी टास्क जस चेक होतील कणी तस पैशे पडाल्यात बाळ.
व्हय खरं काय माहीत बाई आता.
असू दे घे. बघूया आणि मग तेच ग आज आम्ही आमच्या बिझनेसचा लोगो प्रिंट करून आलो.
हा.
म आणि एका मुलगी तिला ऑर्डर केल्या तिनं ते कार्टूनची त्याचा रुमाल घेऊन आलो. असं केलो.
कीतिला सांगितल्यास रुमाल.
अ तिला प्राईज म्हणजे मी बघितलो ऑनलाईन चेक केलो ते फक्त नाव घ्यायचं असत तर. पन्नास रुपय हाय. आणि ते कार्टून वगैरे प्रिंट करायच असे तर त्याच दीडशे रुपये म मिळून दोनशे सांगितलोय तिला.
दीडशे सांगितलिस - -
दोनशे सांगितलंय रुमालचं आणि ह्याच पैशे तर निघायला पाहिजेत की.
हो नाव प्लस आहे ना त्यावर नाव आणि ते चित्र काढायचाय हा. हम् चालतय की. चांगलं करून दे म्हणजे ती आणि परत असं हे घेऊन येईल.
होय आता मी ते डोडूबाबूचा लास्ट टाईम केलतो चांगलच होतं की तसंच पाहिजेल हाय तिला तिन फोटो पाठवला तसंच आहे.
तेच की म्हणजे टीप सगळी सेमच असं घाल.
हम् बॅक स्टिच नच की करणार आय.
हा तेच की तेच चांगलं करून दे होईल. असं मग आत्ता चांगलं करून दिलं असं मग बिझनेस आणि जरा ग्रोथ
बिझनेस वाढतोय होय तेच की आता कॉलेज नाही आहे तोवरच करू शकतोय का परत कॉलेज चालू झाला काय.
मग कधी तर तू सुट्टीमध्ये करू शकतास बाळ असं.
हो सोडकर आम्ही दोघी वेगळवेगळ्या होणार ना ती वेगळीकडं मी वेगळीकडं
तरी पण ऑर्डर आली तर मग कोणाला जमते ते करून द्यायचं का
हा मग ती तसच म्हणल्या बंद करायचं नाही म्हणली बिझनेस चालू ठेवायचा. ती येऊन जाऊनच करणार आहे म्हणली थोडे दिवस म घरला आल्या रात्रीच करू शकत आणि मी काय जरी राहिलं तरी एम्ब्रॉयडरीचं वगैरे सामान असणार तेवढं करून पोटरना वगैे पाठू ए्ब्रॉडरी म्हणे का साडी रुमाल हेेते बॅग असं छोटच असते पोष्टांना पाठवण्यासारखं तसं पाठवायचं म्हणली.
तेच के मग तेव्हा जरा रेट जास्त लावायच पोस्टाना येणार म्हणून सांगायचं त्यांना
हम्म तेच की
मग काय असं काय म असं काय जरा जरा करायचं बंद करायचं नाही असं पूर्ण.
होय आता चालू केलं म्हणल्यावर चालू ठेवायला तर पाहिजे.
तेच कि म्हणजे आत्ता सुरुवात आहे ग आता तुम्हाला यालात बा
हो आणि तिचं कॉलेज पण आहे ग तीन तारखेपासन लगेच कॉलेज तीन ऑगस्ट पासून आहे तझ.
मग किती टायमिंग किती आहे तिथं कॉलेजचा
तिचा दिवसभर आहे ते दिवा ह्या घेतला कोल्हापूरला घेतला. द्या मग तिला येऊन जाऊन करणार तिचं नऊ ते पाच कॉलेज आहे. ना यालाला स साात वाज
हम्म तरी पण संध्याकाळी करायला सोडती येऊन.
होय आल्यावर खराल सोडती.
हम्
एम्ब्रॉयडरीच तेवढं असलं तर काय तर मला करायला लागेल एवढंच.
हा तेच
बघायचं ना आता करायच करा की तर मला करायला तर पाहिजे.
बरं प्रोफेशनल डॅशबोर्ड झाले.
हो केलो यात की
ते चांगलं आहे सोड तेवढंच काही बंद करू नको त्याचं ठेवा तुम्ही-'
होय होय की ठेवायला पाहिजेच ग. कारण आता ऑर्डर पण आलात ग ते हाराची पण आल त्या दोन परत आता जा असून त्या हारा. आल्या बुकेचे आलते आ एम्ब्रॉयडरी पण आल्यात.
हा तेच के मग तुम्ही दोघेही दोघी हे कर. काय प्रॉफिट घेतय का मग.
हो आता ते ह ज तर तिन पाईपलाईन जं घेतलेली त्या तिनं पैसे घातलेली. तेव्हा त्याचा मी काय घेतलो नाही आता ता करावला त्यात दोघी मिळून घालय म आता त्याचं घेणार दोघी मिळून.
आता हिज व्हय कार्टूनच त्या
ह हा कार्टूनच मी एक पीस घेणार कारण त्याचे पैसे मीच घातलय.
हां म्हणजेच्, तिला येत नाही नवं ते?
तिला नाही येत. कारण हे मी करालोय ना, ती हेज्यात मला काय मदत करत नाही आय. ते पाईपलईन्याचं, बुक्केचं होतं तिथं मी मदत करालोय ना तिला त्यात थोडीफार.
हां-हां
म त्यामुळ त्याचे, ते येतय म, शिकलोयच् की मग, ते दोघी मिळून करालोय एम्ब्रॉयडरीचं फक्त मी एकटी करालोय कारण तिला ते स्टीच वगैरे काय जमत नाहीत म्हणून.
हां
आता गिफ्ट हॅम्पर तुला माहितच आहे मी करतोय ते पण मीच करणार आय. बघितलं असक् तो, हां, म, हां आता सम ते तेवढ मी करतो म्नला. हां, म्हणून.
हँड एम्ब्रॉयडरीचं आलं तर तू करत जा. आजून जरा आपले तू ते डिझाईन पण असं हे कर पोस्ट कर.
होय बघायचंच आता, शिक करून त करायला पाहिजेत.
आपण कॉलेजमध्ये केलेलो हाय की नाही
ते कुठ एवढं केलंय जास्त आपण कॉलेजमध्ये.
तरी पण एक-एक जे चांगले झाल्यात क नई, ते असं हे कर म्हणालोय ग.
बघायला पाहिजे आता, तेच गं आता ऑर्डर येतील तसं पोस्ट-पोस्ट करणार ग.
हम्म, चालतय सोड.
आता हेज पण कर
आण् स्टोरी तेन मेन्शन करत जा, म्हणजे असं हे होतय.
आता तीजी बहीण तेच सांगाल्ती काल तिला कोण तर सांगितलं की स्टोरी लावायची आणि मेन्शन वगैर करा आत् तुम्हाला करतो की मेन्शन.
तेच की स्टोरी लावून मेन्शन करायं म्हणजे लई जा